हॅलो आवाज येत नव्हता. काय नाही बसली आहे जेवणाचा टाईम झालाय.
हा का सुट्टी झाली का जेवयची.
जेवायची सुट्टी झाली भूक लागली ना.
मला उतरा येते काय करते.
कपडावाला येईना आजून तो फिज. जवाला येणार रे तो ये ना अजून त्यांना मला लोकेशन पाठवायला सांगितले.
आणि मग तवर जाई दुकानदारीने .
हा ना अशी घेऊन गेले इड हा ना. एक बाईनी आणनली लाकड नाही आनली.
हा आ जवा लागलं तवा पेत. वहयची आहे लाकड घेऊन या आज आपपा कडून.
आता ईकड मला येयची सोय नाही तवा लाकड कुठून आणू. आं
शटर हाफ कराय बाकीच कमी करायचं ना खाली.
हा ना खालीच आहे पण तरी थंडी वाजत येई ना.
मोकळा आल तिथं बघ.
हम्म एकदम वरेना. पा ईकडे त्याच्या मध्ये लय हवा लागती.
म जेवली का.
जेवायचंय म्हटलं आता तुमचा कॉल आला.
हा म्हंटले आता करावा मग म्हणले परत अ. टाईम भेटत नाही. ह म्हणले आता रिकामी आहे. करावा ते जेवले बारा वाजताच. पोर जेवले मग मी जेवले. हा गेले पाठवले शाळेत.
हा.
मग आता हा एक कपडे इकडून ठेव तिकड ठेवते.
बरं पाच मिनिटं आधी केला नाही तर मी आता म्हणला मोबाईल चार्जिंगला लावा मस्त . लाईट लाईट नाही ना लाईट नाही मग इकडं. हा लाईटच नाही इकड रात्रीपासून लाईट नाही. इकड ताईची सौ जे तिच्याकडे लावते.
हा का हा हा म्हटले आता करावा फोन म्हंणले.
मला हा फिजवालायला लगेच येतोय काय पाहय वाटतं एक दीड तास झाला अजून काय बिचारा येईना ना.
हा का म्हणलो आता कराव जरा वेळ.
हा मामा कामाला गेले का नाही करून आलेत.
नाही गेलेत कामाला सकाळीच पाच वाजताच गेलेत. पाचलाच गेलं.
हा.
मग येतील पाचलाच आता संध्याकाळी.
हां हां
तिकडं
पाऊस इकडे लेयंच आलाये हो
हां नीसं निसंत जांभळस निसंत चालूं वरचं आहे उलिसा थांबेल नाहीं कां थांबलाय म्हणूंन हां गांर गांर गांर गांर इकडं हवं नाहींये पणं आहे असंच चालूं आहे
असलं हवं पणं तुम्हीं मध्यें यांच्यात समजतं नाहीं
घरांमध्ये हां तिकडं रस्त्यांला आंज इकडं सगळें दुकानं बंद झालेत
हां
दुकानं बंद केली ते सकाळीं म्हणले भारत बनते यां नीट नीट नीटचां हे रिझल्ट कुंठला त्यांच्यामुळे
हां कां
हम्मं सगळें मध्यें आंज भारत बंद आहे कायं माहिती झंडा घेऊंन मिरहंत होते
हां नां
भारत बंद भारत बंद त्यां पोरांला सुट्ट्यां देतं कायं माहिती पणं सुट्ट्यां नाहीं दिल्यां
नाहीं देेते पोरांना नाहीं
हां
इकडे बी त्यांची मॅडम होते येलंय ते पणं मीच नाहीं पाठवलं पुर्ण शाळेतं
हां जाऊं देरीवार पाण्यांत पावसांमध्ये
हा ना बाबा बी सकाळशी म्हणायला लागले म्हणा काे आंज शाळेतं नाहीं जायचं म्हणटलं मीचं नाहीं म्हटंली मगं बाबां कायं म्हणलंलेप
हां हां त्यां दिवशी मस्तं अभ्यास झालां होतां म्हणले व्हिडिओ मध्यें
हां व्हिडिओ मध्यें तरं कायं अभ्यास चालूं वगैरें घ्यांयची पुस्तकं पुढूंन बसं जगंप मारतं परं
हम्मं दांद्या पांर तिकडूंन येतोय कां इकडं
पाऊस उघडां हो होतां यांयचा आंता नाहीं येते एवढां
टाईम हां पक्के पोरां आले कां अरी गोंधळ होऊंन जातोय करांय लागल्यांवर पं नाहीं तरं मगं
हां नाहीं त्यांला जास्तं जणांमध्ये करायचं करतं येतं नाहीं मगं एखांदा विषय नि ग्रहक त्यांच्याच मारतं असते हां तो तरं लयं शां कररी पाऊस पडतं नव्हतां रोज अंगणवाडी जांयचा
हां कां
लाल्यां तो बबल्यां ती गही बी
अंगणवाडीतं ड्रेस भेटले असतील नां त्यांना
हां अंगणवाडीतून गुलाबी कलरचे भेटलेत नां
हां आंता सगळ्यां शाळांना मिळवलेत नां
हां चौकडे मिळाले ते आपल्यांकडे शिक्षिका नव्हती म्हणूनचं भेटलं नव्हं आपणं असं भेटलंय
हांय तरं
मं
मं शिकव ते कलर
हा म चप्पल तिकड
आ
इकडं चप्पल मी तिकडं गेले होते ना, तिकडं काढले म्हणलं क पुढे माझी च
हा लक्षात नाई रायी.
हा ते मोबाईल चार्जिंग कराय गेलतं ताईच्याच काढले हा हितं शेजारी
हा ना
ह्, पण तिची सौर ऊर्जेची लाईट ये ना, मग लावते तिकडे चार्जिंगला
कसलं दुकानय त्यांचं? ते खाताच्या दुकानाकडं.
हा त्याचं खाल नाई का, वडापाव पाववडा चा?
इकडं, आपल्या व रस्त्याकडं.
नाई ओ, इकडं वर खाताच्या दुकानाकडं, खाताच्या दुकाना शेजारी माझंय आणि ते
हा, हा, हा! का तिड गाळ्यांना किती भाडं अय गं?
अडीच हजार रुपये हा
गाळ्यांना जास्त आ असत. लाईट बिल लाईट
आपणच भरायचंय.
सगळ्यां मिळते असेल ना, मीटर?
अ.. अजून म्हजी सममिटर करून नाही देल नाहीत, मग स्वतंत्र्य जास्त त्याला सममीटर दे्णाराय ती.
याचं, त्याचं एक मीटरय. त्याच्यातूनच.
नायतर म्हटली तिथं सगळ्यांचं हाय का?
नाहीई वेगवेगळं
म्हणजे, पण हे फ्रीज ला यायला जास्त येतेत ना?
हा
मग
माझ्या चालू, फ्रीजच चालू आहे ना?
हा का वाटून घ्यायचं तेवढं लाईट बिल आलय
हा..
काय आणलंय जेवायला आज?
आज आणली कारलीची भाजी, डाळ, कांदा कालवण, चपाती, भात
हम्
थोडासा खाऊन घरी येऊन
हा स
हा
जेवायचं आता.
जेवायचंय आता.
हा का मी हाय कपडे ठिक्ये ईस तारीख धरायची. जेवढे कपडे सुकलेत तेवढे ठेवीते म्हणले. वरती पण गार पडून जातेत. सगळा पसारा पसारा दिसतोय म्हणले मग जेवढ ला
भरलाय आठ दिसा ड्यांच्या घड्या करीत मला संध्याकाळी इथून गेले का मग करील कपड्यांच्या घड्या
ते ठिवले नाई का भेटते नाही ना
हा हा ना तेे केले. काय ते तसेच आहे की दोन्ही कड दोन तीन
ते खिळ्यात खो ठोकून द्यायचे ना नॉर्मल पुरतं, सध्या पुरतं. ते हे कपडे पॅन्ट शर्ट अटकावायचे, काढून आणले का आटकवून ठेवायचे
हा ना मी म्हणत होते इकडे आटकाव ते म्ह म्हणे मला सापडत नाहीते ते हीथे. तिकड ते नाही का ओ हे बांधेल होता तो मोठा सरा. शोकेस पशी, त्याला दिलय ठोकून त्यानी का नाही जाना मग म्हटलं आता जाऊ दे.
नाही तर मग इकडं घरात आणून ठेवायचं सध्या पुरतं ते तर काढ येईल. मग पॅन्ट शर्ट आणले का? हाता अस हातामध्ये आणले? काढून का मग लगेच आडकावून ठेवायचे.
ना तेच म्हटलं मी ना ते परत काढून पाहिल तिकडून आणि इकड आनेल आणि तिथं अटकउन ठेवेल.
हा म्हणजे मग सोपी जातय ना?
तिकडे बी धूर हे होतोय त्या गिरणीचा थोडा फुपाटाच वाटतोय नाही का? समजत नाही पण.
कुठ ठेवली आता?
तिकडच आहे बैलांन पुढं.
बैलांकडच आहे का? का इकड घेतली? मग ये वारासाला शेड त नाही ना धड धड करीत?
मग पका धडधाड करतय ना सांगते ना रात्रभर झोप नाही सगळे पत्रे असे धडाधडा करतेत पण मी ते पघा हडत होते. हा. भरपूर पाणी आलय बंधाऱ्यांमधे.
हा का, रोप कशे काय आहेत आता?
आं.
रोप कसे काय आहेत? चांगले झालेत का?
मी आता गेलेच नाही. त्या दिवशी गेले होते तेव्हा छोट छोटे होते. आणि आता रोज सकाळशीं ती संध्याकाळी जायंच सात वाजता सकाळशी यायचं. ते नव वाजता नव पार नवला निघून मग वर जायलाच भेटत नाही. पण डोकल्यातलं बर आहे. हा सकाळ चांगलंय.
घाण गुंण नाही ना वाटत?
नाही घाण नाही आहे आणि ह्य त्याच्यात पक्का पाणी भरलं होत सकाळीनी पाणी दिलं त सकाळी काढून दिलं. मग गऊरच होईल कमी पण बरं आहे ना
हा ना.
हम्म.
काय आता नाय ना कुट चूक झाली?
नाही तर खरं अजून मग.
हा ना आता व दोन दिवसात काय परत, पका पाणी सांगितलय रविवार पर्यंत मग किती पडत आहे.
हा.
घरी आहे?
हा घरी आहे ती. आले टाईम तर ती टाकेतला जाते, सकाळी होते ते खतावाल्यानी फोन केला होता ना? हा मग ते किती विसच गोण्या होत्या ना? तेवढच भरून आणलंय.
हा का? त्याच्या मूळच थांबला का?
नाही त्यांच्यावर खतच नाही भेटलं, ते आताशी भेटलंय आ आता फोन केला -
तुम्ही तुम्ही म आमच्या ह्याच्यातून भेटणार आहे आमच्या ह्याच्यातून-
तो नाही ना तो जाड्या जाडा एरिया भेटला तो नाही घेतला आपल्या माणसाने ना असं दाणेदारा एरिया. दाणेदार अन जाडा एरिया भेटला. आणि आपल्याला सम्राट लागत होत वाटत. मग आता आलाय तो फण त्या माणसने मगायशी मला
हा का
हम्म
इकडे मागावायं गाडी्याला भावच तिथ्या गाळ्या पशी- पक्क्या लोकांनी खत घ्या त्यांना किती खत भेटायचं त्याला.
ह ना
दुकानाच्या शेजारी.
ह ह ते नाही आधीच ऑर्डर दोन-दोन तीन तीन, तीन महिने आधीच खतांची ऑर्डर काढुत राहात्याती.
तर बुकिंगच करून ठेवल पावट्या फाडून जेना घेतलं त्या पावत्या फाडून घेऊन.
हा
असं नाही समजा माहित असतं तर इकडच सांगितलं असतं अगोदर थोडा आहे ना.
हा ना
कसं ओळखीच्या ठिकाणी आप- लव काढून ठेवतेेत ना का मला हेर हा
लय द्यायचा तर थोडा काय ना देत्यात.
हा भावच्याच्यामुळं म्हण भकला असत
हा हडेे बी मग आता नाही का प्रत्येकाला द्यायस लागत हदेब आपण हे घेतलं ना. त्यांची अशीच कंपनी तर्फेच येते त्यांनी वैयक्तिक ताख वाट- अ हे दुसरं ते माती परीक्षण म्हणून कायतरी त्यांचं- होय
कुठं
हे शेजारी खतक घेतला आपण ते,
हा हा त्या पोरीच राहतात का?
त्या तिकडे राहात्यात टीटवाळ्याला येत्या त्या आता हप्त्याने आख संपलं वाटतं त्यांचं- आणि ते माती हा माती परीक्षण कार्यक्रम व- चालू आहे ना त्यांचां प्रोजेक्ट, मातीचं परीक्षण करून ते कोणतं खत वापरायचं. तुमच्या शेतीत कोणत्या पिकांसाठी - चांगली असे काहीतरी रिझल्ट द्या नाही का ते.
ह का
हम्म तेच्यावर तेचा प्रोजेक्ट.
तर गावातल्याच आहेत.
हा वासाळीच्याचच पण टिटवाळ्याला राहते ते
हा का मग त्या कोर्स करायला कुठे? कोर्स कसं करतात
लय वेळ झाला ते पोरी तिकडच नर्सिंग करते वाटतं एक डॉक्ट- म्हणून आणि कसला इंजिनिअरिंग का काहीतरी म्हणून करते.